हा, हं तेच फेमस असं काय तुमच्याकडे, आणि खान जेवणाला वगैरे करता.
हम्म, जेवणाच बघा वडा तेन असं. मिसळ. हॅलो, हा वडा, मिसळ परत आप्पे तेन असंच की, करतय आम्ही.
हा, हा, आज नाष्ट्याला
नाश्ता काय आज केला नव्हता. पोहे पोहे, रवा तेन असच की असतय.
हा, हा आज आम्ही काय फोडण्याच्या भात, रात्री उरलेला दोन नाश्ता झाला. त्यामुळे शेजवान चटणीवर अ, ह त्यामध्ये शेजवान चटणी वगैरे घातलं तर छान होतय. नुस्ता शेजवान फ्राईड राईस तोच करून दिला आज नाश्ता मी तरं.
हम्म.
आणि काय फेमस तुमच्याकडे, नॉनव्हेजमध्ये वगैरे करतात ना.
फेमस बघा आणि काय
नॉन व्हेज मध्ये वगैरे करतात, काय फक्त व्हेज. हं हं ग्रीन चिकन येतं तुम्हाला. हॅलो. हॅलो. हॅलो.
हां बोला की.
ग्रीन चिकन, येते का म्हटलं तुम्हाला.
नाही हो येत, कसं करताय.
पालक चिकन, मेथी चिकन पण करतात पण नॉर्मल ग्रीन चिकन सांगते कस करतात. आपलं कांदा, कांदा, तिळ. आणि काजू
हम्म.
टोमॅटो सगळं हे करून घ्यायचं, थोडं त्याच्यावर फ्राय करून घ्यायचं
हम्म.
थोडं खोबरं टाकलं तर टाकतात, नाही तर नाही टाकत. चालतय त्याला अंत ते पेस्ट करून, हा मसाला साला करून घ्यायच. म्हणजे तेलावर परतून घ्यायचं हे सगळं कांदा खोबरं आणि काजू, आद्रक, लसूण अ हे कोथिंबीर हे सगळं तेलात परतून घ्यायचं पहिला. आणि हे त्याचं वाटण करायचं. हा मग वाटण केल्यानंतर, आपलं त्या चिकनला फक्त थोडा वेळ अ हळद आणि हळद, मिरचीची पेस्ट लावून ठेवायच.
हळद आणि मिरचीची पेस्ट, हां.
ते मिरची आणि अद्रक, लसूण बारीक करायचं कोथिंबीर ही पेस्ट आणि हळद, मीठ हे लावून ठेवायचं.
हम्, हम्.
कशाला चिकनला, धुून लावून ठेवायचं.
चिकनला लावून ठेवायचं. दही पण लावायचं काय.
नाही नाही दही वापरत नाही. आम्ही हे फक्त ते वेगळं ते चिकन हरियाणी वगैरेतात त्याला दही वापरतात.
हम्म हम्
ह्याला दही नाही वापरत. हा मग आता हे मग तेच बाजूला ठेवायचं. एक दहा, पंधरा मिनिटं त्याला व्हायला पाहिजे. हे लावू ना, आणि हे कांद्याच्या वगैरे पेस्ट करतो ते घालायचं त्याच्यामध्ये भांड्यामध्ये तेल परतून घ्यायचं त्याला तेल सुटल्यानंतर टोमॅटो ची प्युरी घालायची फक्त करून
हम.
त्यामध्येच मग टमॅटोची पुरती परून परतून झालं त्याला जरा तेल सुटलं की हे वाटन त्यामुळे टाकायचं. वाटण नाही हे टाकायचं, चिकन ला लावून ठेवलंल असाल ना तुम्ही चिकन
हम्म हम्म.
ते टाकायचं आणि छान हे पर्यंत परतून घ्यायचं छान होतेय ग्रीन चिकन हम्म तसं करून बघा एकदा
करून बघते. मला ते फ्राय केलेलं चिकन एकदा करायचं आहे ते कस म्हणजे मी नाही नाही, फ्राय केलेलं मसाला घालून ते फ्राय करतात बघा तस
मसाला घालून फ्राय करून सिक्स्टी फ्राय करतात आणि कुठलं फ्राय करतात म्हणजे कबाब वगैरे
हा सुक्यामध्ये
हा सुक्यामध्ये नुसतं फ्राईड फ्राईड फ्राईड चिकन असं म्हणतात त्याला हो छान होत. ते पण हा हा, आमच्याकडे कसं करतो. हा हा आम्ही रस्सा वगैरेच करतो नॉर्मली. आणि सुक, पातळ पण करतो म्हणजे मराठा स्टाईल मध्ये करतात ना एक सु त्यामध्ये फ्रायड आणि त्याचा थोडा ते कुकर मध्ये काढून उरलेल रस्सा होत त्याचा रस्सा पातळ रस्सा तुम्ही करता पातळ रस्सा आणि हे दोन्ही पण करतात ना आमच्याकडे तसच तस करतात ते तीळ वगैरे घालत ना त्यामध्ये हा आणि रस्सा हो तीळ, खोबरे वगैरे घालून करतात. ना हम्म हम्म ते पण करतो. हा हा आम्ही जास्त अस रस्साच. हा हा मग ते ह्याचं मटणाचं पण होतंय ना ते छान
हम्म तुम्ही काय मटण आणताय काय चिकन आणताय.
आमच्यात मटण पण असतेय चिकन पण असतय वारांवर असत ते म्हणजे मासे पण खातो आम्ही
हम हम.
जास्त माश्यामध्ये पण फ्राय पण करतो आणि करी पण करतो. काही एक कारवारी स्टाईल हा तेच कारवारी स्टाईल मध्ये आता एकटांनी मला शिकवलेले. मग ते फार इझी आहे करायला. पण टेस्ट फार छान असते. हा तुम्ही मालवण साईड वगैरे गेल ना तुम्हाला तेच मिळतं गोव्याला वगैर गेला तर
हम्म.
पण फार इझी आहे. आपला नारळ असतो ना ओला नारळ
हम्म.
तो खाऊन घ्यायचा म्हणजे ते ते ह्याच्यामध्ये खवतात की हा किशूर मधल्यापेक्षा ते असतात का बघा आता इळ्याच्या पुढं असतो. त्याला खवतात बघा. हा, हा, हा. त्याने खवून घ्यायचं ते. मग ते खवून बाजूला ठेवायचं. ते मिक्सरला लावायचं म्हणजे ते नारळ एक वाटी लावला आता धने अर्धी वाटी, त्यामध्येच घालायचं वाटणामध्येच
हम्म हम्म.
आणि मिरच्या. लाल मिरच्या.
हम्म हम्म.
लाल मिरच्या नसल्या तर आपलं लाल तिकड चालतंय. पण हे न हो, कांदा लसणाची ते नको. बुका बुक्का म्हणजे फस्त लाल तिखट हे केलेलं असते ना. ते पाहिजे त्याला. हा. आणि हळद, अर्धा चमचा हळद. दोन चमचा तिखट, अर्धा चमचा हळद. म्हणजे अर्ध्या खोबऱ्याच्या वाटणाला
वाटणाला हा.
हा. थोडं लसूण घातला तर घाला, नाही तर नाही घातलं तरी पण चालतंय.
हम्म हम्म.
हम्म. मग ते घातला, ते तेल पण नाही लागत त्याला. घातल्यात. फक्त बांगडे मासा करताय का तुम्ही?
बांगडे नाही, आम्ही ते बोंबिल करतो बोंबिल. आणि झिंगं.
ओले बोंबील?
हा ओले बोंबील. व्हाईट कलरचे असतात बघा, तेच करतोय.
म्हणजे रशाला बांगडा, सुरमई असे चालतात.
हां.
बोंबील कधी केले नाही मी, पण बांगडा घालत असाल तर त्रिफळ घालतात. त्रिफळ माहितेय का तुम्हा म मसाल्यामध्ये येतो एक त्रिपळ, काळ्या कलरचा प्रकार. हा. तो पण त्या वाटणामध्येच टाकायचा. एक सात आठ असे सात-आठ असे टाकले, आतलं ते काळं काढायचं पण.
हा हा.
ते वरच फक्त ते वाटणामध्ये टाकायचं आणि सगळं बारीक पेस्ट करून घ्यायची ती.
हम्म हम्म.
बर बांगडा असला तर तेल लागत नाही. जर बांगडा नसला तर खोबऱ्याचं तेल घालायचं त्यामध्ये.
हा हा.
खोबऱ्याचं तेल थोडं घालायचं. बारीक कांदा एक थोडा चिरून घालायचा. आणि ते वाटण त्यामध्ये ओतायचं.
हम्म हम्म.
वाटण थोड शिजलं ना, तर त्यामध्ये मिरच्या त्या मध्ये मध्ये कापून त्यामध्ये घालायच्या.
ह.
मिरच्या कापून घालं की शिजलं की मग मासे टाकायचे. एक पाच मिनिटातच रसा होतो. करू छान होतो फार रस्सा.
मी कधी करायला नाही सोडा असं हे काय. आम्ही तळूनच खातोय जास्त. हा, हा.
हा हा. आम्ही पण कधी केलं नव्हतं पण कारवारी तेनला असं करतात. मग त्यांनी शिकवले म्हणून मी केले ते पण. पण फार छान होतं. म्हणजे तेलकट पण नाही आणि टेस्टला पण फार छान.
हम्म हम्म.
थोडं त्यामध्ये कोकम घालायचं.
हम्म हम्म.
हम्म इथं एक कोकमचा अनेक प्रकार येत होतो ह्याला म्हणतात आंबेड काय म्हणतात बघा त्याला. आंब्याचे पण सोल असतात. आंब्याचे सोल असतात आता आपले कशे अ नाही आता आपले कस कोकम ड्राय असतं बघा ड्राय कोकमं तसच आंबे बारीक बारीक हे करूनं चिरूनं वाळवलेले असतात मीठ लावून ठेवलेले असतात. कैरी कैरी हा कैरी ही अशी वाळवलेली असते ती ती मिळते. ते त्यामध्ये टाकायचे.
हम्म हम्म.
. हॅलो. करून बघा एकदा तुमचे.
करून बघते की एकदा ट्राय करून बघते मी हा हा.
हो हो बघा बघा फार छान लागते टेस्ट तेची. हम्म आणि काय म्हणता तुम्ही काय नवीन करता आणि? सकाळी डब्याला आता चपाती फ्राय करून दिलीय बघा मुलीला.
हा हा.
चपातीचे अशे ते ट्रयगल शेप मध्ये कापायचे बरोबर आणि तळून चटणी, मीठ लावून द्यायचं ते पण मुलं आवडीनं खातात.
होय. हा मी काय आज चपाती आणि त्याला भेंडीची भाजी आवडते त्यामुळं भेन डी आणि चपाती दिलीय त्याला त्याच्यात जरासा सॉस घालून हा सॉस घालून क नी जरासं छान म मसाला ते चायनीज ते म आपलं हेजा मिळते की नाही मॅगी मस् साला ते घालून जरी हा एक क नंबर होत्या भेंडीची भाजी मग भेंडीची भाजी जास् कांदा कांदा घालत नाही मी लसूण घालते त्यात लसूण
फक्त लसूना मध्ये फक्त भेंडी हे करून घेताना पहिला भाबून घेताना हा हा.
भेंडी भाजून घ्यायची म त्याज्यात थोडं तेल सोडायचं म्हणजे मग मोकळं मोकळं होत्या ना असं चिपचिप होत नाही. मग त्याच्यानंतरनं ते घातलं की मग शेवटलं जरासं अ हे घालाय शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मॅगी मसाला.
मॅगी मसाला त्यामध्ये शेंगदाण्याचे कुट मोठे मोठे कापायचे का भेंडे? बारीकच कपडायचे ना हा शेंगदानाच कूट म मो
मोठं मोठं घालायचं हा ओबड-धोबड आपण मेथीच्या भाजीला कसं ओबड-धबड घालतोय. तसं ओबड दोबड जरसा घालायच आणि गुळ जरा घालायचा त्यात ते पण चवी येईल.
हा हा चव येते ना हो होय आम च्या मुलीला पण भेंडीची भाजी भाजी मध्ये एकच भेंडीची भाजी
हा मग पालभज्या हा नुसतंच फळ्या भाजलं क नाही हळद घालून ते पण छान हो ते छान होते ते लय भारी लागतेस त्या हा. हा वांग्याच पण काप करून त्याच्यात जरी केल की नाही ते पण छान होते.
मोठे मोठे वांगे येतात माहिते ते काळ्या कलरचे असतात मोठे मोठे वांगे येतात. हां ते पण हां ते पण कापा करायचे त्याचे. कापा करून आपण मासे कस प्रय करतो की. नाही भरायच नव्हे.
हां
हं मासे कस करतो की आपण कोकम वगैरे लावून.
हां हां
तसच ते पण फ्राय करायच, रवा लावायचा वरण. हां ते पण छान होत माश्या सारखाच लागतो.
हम्म हम्म मी कस करतोय हिकड इकड अस कूट वगैरे असत की नाही आपल्या शेंगदाण्याच. ते इकडे इकड लावायच मसाला ते घालून आणि अस नुसत. भाजायच आपण मास कस तेल घालून जरास तव्यात भाजतोय. तस भाजून की नाही लय छान होतय तस पण ते.
हां आम्ही काय करतो आता मासे तुम्ही कस तळता त्याला चिकन मसाला तोे फिश फ्राय मसाला असतो ना. सेम लावायच मोठे मोठे कापून जाडबाड थोडे कापून सेम लावायच. आणि थोड कोकम लावायच, हळद, मीठ सगळ त्या चटणी सगळ त्यामध्ये टाकायच. आणि मासे कस अस साईडला ठेवून रवा रव्यामध्ये बारीक रव्यामध्ये चटणी, मीठ घालायच.
त्यामध्ये ते डीप करून ना फ्राय करायच फ्राय पण कस नुसत तव्यावर थोड तेल टाकून.
हां तेच कि तस हम्म हम्म हम्
ते पण छान होत मासे खाल्ला सारखच लागत. फनसाची भाजी येतात तुमची तुमच्याइकड. नील फणस येतय माहितेय. नील फणस म्हणजे छोटे छोटे फणस अस
हो हो असते की छोटे छोटे फणस हा त्याची पण भाजी त्याची छान होत्या घरल. भाजी पण छान होते. हा भाजी, भाजी करते.
हा तेच ती फणस वेगळ.
हम्म ख हां भाजीच फणस वेगळ आणि खायच वेगळ हा खायच अस दोन प्रकार
दमच ह तो खायचा हे म्हणजे हे करायच त्याला.
हम्म हम्म हम्म आम्ही हाय फनस उकडायच खायच फनस असे त्याच्यात कांदा वगैरे घालून. छान लागते ती पण भाजी फ्राय त्याच्याबरोबर भाकरी पाहिजे. कारण भाकरी असली की नाय एक नंबर टेस्ट लागत्या.
हो हो इथ अळंबी पण येतात बघा आता. श्रावणात अळंबी. आता तुम्ही मशरूम खाल्ला.
मशरूम नाही कधी खाल्ला आम्ही
हा हा इथ अळंबी म्हणजे काय तर ते छत्र्याछत्र उडतात माहित आहे तुम्हाला. पावसाळ्यात हा. पण ते एक एक छत्र्या त्या खायच्या नसतात, एक एक छत्र्या असतात. कि त्या ह्याच्यामध्ये उठतात, अळबी म्हून म्हणतात त्याला, मोठ्या मोठे वेल येतात ते.